हा त आवाज येतोय हो हो हो येतोयो.
हम् हम बोला बोला.
एक विचारायचं होत अजून कि म्हणजे. ते संस्कृतीचा विषय तर आपला एक झाला पण दुसरं तुम्हाला काय वाटत. तर कि पेहराव कुठल्या पद्धतीचे असायला हवे डेलीच्या लाईफ मध्ये म्हणजे साडी कि पंजाबी कि जेनस किंवा मग जे शॉर्ट ्रेसेस वगैरे वापतात त्याच्यावर तुम्हाला काय वाटत न तुमच मत काय.
माझं ना खरं सांगू का अं आता. आता जी आपली आधुनिक संस्कृती आपण ज्या आधुनिकते कडे चाललोय. सध्या त्या आधुनिकतेसाठी प्रत्येक. आ एखा प असेल आणि तिला आपण म्हट. तू साडी घालून चोराला पकडत तर होईल का ते शक्य. एक साधं उदाहरण झालं म्हणजे म्हणजे ती ज्या ती ज्या. अ याच्या ती ज्या व्यवसाय येते त्या व्यवसायाला अनुसरून ती नेतो. पेहराव ठरावा असं मला वाटत आणि पेहराव ठरवण हे पर. पूर्ण त्या स्त्रीवर डिपेंड असत म्हणजे ती तिची महत्वाची भूमिका आहे. तो निर्णय त्या तिने घ्याव. आता याच्या मागे निर्णय ती नाही घ्यावा यामध्ये ती सक्षम होते आ. निर्भर होते. तिची निर्णय घेण्याची क्षमता वाढते. कारण ती सुद्धा ती जरी स्त्री आहे पण ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे स्वतंत्र. मत आणि स्वतंत्र विचार आहे तिला. त्यामुळे त्या गोष्टी तिने तिच्यावर डिफेंट ठेवाव्या असं मला वाटतं. आणि झालं आणि म मनोरंजन क्षेत्रामध्ये सपोज. ह्या मॉडल आहे हि हिरोईन आहे ते त्यांचं क्षेत्र आहे. त्या क्षेत्रात त्यांनी फक्त जर फक्त साड्या घालून किंवा नवारी घालूनच. काम केलं तर ते क्षत्रपुढे जाईल का बरोबर आहे की नाही.
हो.
पेरा असावा पण कसा. अ त्यांच्यासाठी तर तो त्यां त्यांच्या कामाच्या याच्यानुसार त्यांचा प. आपल्या ध सभ क. कशासाठी कामांच्या याच्यात आता सपोज लोकल आपल्याला रोज लोकल पकडायचे असेल. तिथे जर साडी नऊवारी घालून शक्य होईल का नाही मग अशा ठिकाणी अंग. कोण नाही दिसला पाहिजे संस्कृती ही जपली पाहिजे. अशा या दोन्हींचाही तालमेल. अ बसवून आपण पेराव. कराव अस मला वाटतं. मी असंही म्हणणार नाही की, खूप तोकडे असे कपडे घाला हो घाला तुम्ही निश्चित तुमची हौस तेय तुम्ही करा पण, कधी तुम्ही फिरायला गेलेय दोन चार दिवसांसाठी घाला. शॉट घाला तुम्ही करा आणि समोरच्या व्यक्तीची नजर पण, आपल्या कड अशी वाकडी नाही पडली पाहिजे, की असंही नका करू.
हा हा बेसिकली जास्त स्त अंग प्रदर्शन ही नको, एक लिमिटमध्ये राहून तुम्हीं असं साजेसा ड्रेस वगैरे इव्हन डेली यूज लाई जरा व्यवस्थित कपडे
हम्म मला त्यावर एक असं सुचलं, भारतीय संस्कृतीला साजेल असा लुक. करावा काय वाटतं? हम्म जेणें करून हैना ह आपण एखाद्या समोर आत्मविश्वास सान उभ राहू शकतो, बरोबर?
आणि आपण अनकम्फर्टेबल नाही फील करणार अस असं काहीतरी म्हंजे विअर करायला हवं, आपण त्याच्यात कॉन्फिडेंट राहू ज जास्त पण टाईट कपडे पण नको, एकदम जो आपल्याला आत्मविश्वास शकतात अस काही नाही का कधी कधी खूप टाईट जीन्स असते पण कुठेतरी किंवा लूजच घालतात मग ती वरती ओढावी लागते किंवा एक दा टॉप य ज्याच्यात जास्त क्लिव्हेज वगैरे दिसतंय, मग तो दहा वेळा वरती ओढा त्यापेक्षा चूस करतानाच कपडे तुम्ही त्याच्यात कॉन्फिडंटली व्यवस्थित घरात ही राहू शकता, बाहेर ही राहू शकता, असे साजेशे ड्रेस स्त्रियांनी घालायला पाहिजे, त काही स्त्रिया साडी नेसतात पण ते म्हणजे ब्लाऊज जर बघितले, तर ते काही म्हंजे हे नसतात नाही का किंवा मग ते पोट वगैरे दिसण तर मग त्यापेक्षा एकदम छान स्वतःला कवर अप करून संस्कृ कृती जपली जाईल कम्फर्टेबल पण फील करू असं.
आणि म पेहराव महत्त्वाचा आहे ना, पेराव मला असं वाटत तना आपण ज्यात कमफर्टेबल आहोत म्हंजे वाटल. अ थोडक्यांत अंग प्रदर्शन न करता, ज्या वेळेला तू स्वतः कपडा घालून अंगात कप पडे घालून तू स्वतः कंफर्टेबल असते ना, तू कम्फर्टेबल ज्या वेळेला स्वतः असते त्यावेळा समोरच्यालाही तशी दिसते, पण तूच जर स्वतःला त्यात जर फील योग्य फील नाही करू शकली ना, आत्मविश्वासाने त समोरच्या ला ते कळतं की ही कुठं तरी री हे होती. असो बघा आपण आता आपण कधी बिकनी वगैरे घालत नाही विष य निघाला म्हणून सांगते, आता तो विषय ते मिळेल पण ति बिकणी आपण जर, अ कधी तरी गोव्याला गेलो किंवा इनकेस फॉरेन कंट्री म त्यात गेलो आपण जर ती घातली न, आपण त्यात अनकम्फरटेबल वाटू कारण आपण स्वतःच आपलं अंग आपल्याला वेगळंच वाटेल आप आपण वेगळंच फील करू कुठेतरी म्हंजे हां तसं त्या ज्या आहे ना त्या बरोबर कॅरी करता. म्हणजे हा संस्कृतीचा भाग आला कारण, आपण लहान नपणापासून जन्माला आल्यापासून आपल्यावर जे संस्कार बिंबवले गेले ना ते अगदी त्याच पद्धतीचे आणि बघ आपण किती कुठे जा आपण आप पली संस्कृती किंवा आपले विचार परिपूर्ण सोडून कधीच वागू शकत नाही. जी व्यक्ती खरोखर अ गेलेली आहे म्हजे त्या चारातून त्या संस्कृतीतून ती कधी तिचा वारसा सोडणार नाही बघा तुम्ही अ यासाठी जर मी तू उदाहरणच द्यायचं जर झालंच तुला तर अभिनय क्षेत्रामधल्या मराठी त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन मराठी ज्या जुन्या अ अभिने त्या आहेत त्यांचा बघ त्यांचा पेहराव किती अ त्या किती ही आज किती ि मोठ्या उंचीवर अस असल्या तरी त्यांचा पेराव हा नेहमी.. साधे साजेस असेल तर.. त्यासाठी मी आवाज कमी कर त्यासाठी जर प्रामुख्याने नाव.. घ्यायच झा तर निवेदिता सराप यांच नाव घे मला त्या आठवल्या आता म्हणून त्यांच नाव घेत.
अच्छा हो त्या घराच म्हणजे राहतच सु आता नाही अजूनही त्या येत.. सिरियल्समध्येध्ये मालिकांमध्ये.. पण त्या म्हणजे अगदी जुन्या आपल्या ज्या होत्या.. हा आणि आताच्या काळाचा हे म्हणजे सा.. ज पराव करून नाव कमवता येत याच एक उत्तम उदाहरण म्हणजे साई पल्लवी साथ. इंडिनने साई पल्लगे एक कॅक्ट्रेस आहे. तर ती ही खूप सुंदर म्हणजे ती कुठठ.. कु अवॉर्ड फंक्शन म मस्त साडी म वगैरे असते हो. बाकी मज म वगरे पण ती म्हणजे जेव्हा ड्रेसेस वगैरे तिचे जर अस.. क ब.. जास्त हे शॉफ्ट टाईप नाही वाटत. तर ती एक आहे छान अजूनही आणि हा..
ज्या वेळेला आपण तिच्याकडे बघतो ना ती तिच्या पैरावामुळे.. पण तिच्याकडे बघताना आपल्या नजरेत तिच्याविषयी आदर रिस्पेक्ट असतो. बघ आणि तेच जर तोकडे कपडे घालू दे आपण काय माणसां म्हणजे तो भाव वेगळाच येतो फील त्यांच्याकडे बघून आपल्याला नशा होते खरं मोकल्या भाषेत सांगायचं म्हणून पेहराव इतका महत्त्वाचा आहे तुम्ही जसा पेराव ठेवाल तशी माणसाची इज्जत आणि रिस्पेक्ट वाढते असं माझं वैयक्तिक मत आहे
हो आपल्या सुधा मूर्ती सुधा मूर्ती ज्या आहेत इन्फोसिसच्या फाउंडर आहेत त्यांच्या वाईफ आहे अ तर त्याही म्हणजे त्याही या विषयावर खूप छान बोलतात मी त्यांच एक दोन वेळा ऐकले त्या मी असतात आणि ते सांगतात की लोक कधी कधी नाही का युनिफॉर्म वर पण असे ट्रीट करतात त्यांना ए एअरपोर्ट ला वगरे असं त्यांना वाट की हे काय बिझनेस क्लास मध्ये थोडी जाणार आहे नॉर्मल क्स ज कधी कधी लोक युनॉर्म लोकां कड म्हणे आपण प्रत्येक व्यक्तीच्या ड्रेस व त्याची कॅपेबिलिटी किंवा त्याची क्षमता नाही ठरवायला पाहिजे ना किंवा कोणी साडीत दिसलं तर मग असं नाही का ह अजूनही जुन्या जमान्यातल्या बायका आहेत हा कमी नाही ायला पाजे ह कदाचित आपल्यापेक्षा नॉलेजेबल असतात अस म्हणजे आहे ऍक्च्युली आताच्या म्हणजे दोन भाषा थोडाफार समजताय आत्ताच्या मुलींना पण वैचारिकदृष्ट्या बघायला गेलं ना आता तर पहिली जी पिढी आहे त खूप समंजस आणि बाकी गोष्टींमध्ये नॉलेजेबल तर नक्कीच आहे असं मला वाटतं
हो समंजस आणि सर्वात म महत्त्वाच जर त्यांच्यामधला एक सहानुभूती समंजस आणि सहनशीलता नम्रपणा हा जास्त आताच जे आहे आपलंच यामध्ये ना सहनशीलता नाही वाटत मला कोणामध्ये बघ सहनशील वाटत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा अ आजकाल जो फॉर्मला शब्द आहे सगळ्यात वरती तो आहे इगो हाही एक मला फार खटकणारा विषय तोही नाही आवडत म्हणजे अ ऍक्च्युली आता तो विषय वेगळीकडे जातोय पण हे सगळ्या संस्कृतीला विचारांवर ह्यावर सगळ्या गोष्टी खूप डिपेंड असतात.
होम
आणि ऐक ना तुला मग, पेहरावा म काय आवडत किंवा साडीमध्ये काय आवडतं मला जरा सांगशील का? कधीतरी नेसणार असेल तर कशी साडी घालायला आवडते तुला? कॉटन, पैठनी किंवा सिल्क
ण वगैरेच आवडतात अशा जास्त फुगणार नाही वगैरे नाही का. असं कपडा पण असं जास्त टोचणार नाही वगरे कम्फर्टेबल मी त्याच्यात राहू शकेल अशी साडी म्ह नाही मी चूज करते. व न व कधी कध म्हट घ ला ड फर वर्क तर हो पार्टीवेअर वगैरे तर करते कॅरी आणि ते काय दोन चार तासासाठीच नेसावी लागते जॉबमुळे काय एवढं जमत नाही त्यामुळे जस होईल तस एनिवे छान वाटलं का आहे तुमचे विचार ऐकून फार सुंदर म्हणजे सुंदर शब्दात तुम्ही मला समजवलं. आणि माझे कायम अ हा थँक यू सो मच अ बाय बाय,
अ धन्यवाद धन्यवाद थँक्यू.
ह अशाच कंटिन्यू